हॅलो.
हा बोल.
हॅलो.
हा बोल रे बोल. हा बोल आवाज येतोय काय नाही बबा ब सलेय. बसलोयरे आज कॉलेजला काही गेलो नाही हम्म.
बरं बरं.
म काय आजुन.
काय सुन नाहीय बघ अ ह काय म्हणते मग तुमच्याकडं पाऊस पाणी.
पाऊसच चालू आहेय बघ पाऊस आज पाऊसामुळे कॉलेजला पण गेलो नाही काय नाही. हम्म आज पोरम्हणलीत पोरम्हणलीत जायलाच नको आजच्या दिवस राहुदे कॉलेज एका दिवसाने काय होतय म्हणजे एका दिवसा ने कॉलेजला काय होत
हा हा हा. बरं काय लं मग कॉलेज वर काय जी ते आासायमेंट किति झाली लिहुन तुझे.
असायमेंट याचे बी चार झाले पीओसी पण चार झाले त्या बायोकेमच्या दोनच दिले त्या दोनच लिहिले त्या मग पॅट्रश काही दिलेच नाही. पायथोच्या दिल्याच नाही त्यामुळे लिहिलेच नाही त्या नोट्स पण सरन दिल्या नव्हत्या त्यामुळे ते पण लिहिलेल्या नाहीत. त्या.
हा हम्म.
हम्म.
माझ लेक्चर बुडलो काय म्हत नाही ते सर
आज होत परबसर घेेतो म्हण घेतलेलं लई दिवस झाले लेक्चर घेतलं नाही म्हणलेलं आज घेतो म्हणले दोन चार ते लेक्चार. आम्ही गेलोच नाही पावस होता त्या मुळे
हम्म हम्म.
हम्म.
अ जेवढे दिस लेख ती बी बुडल म्हणाई
हम्म.
हगलेच ट बोललेच ततीन तजी
हा अठरबर लेकच झाले नाही त्यामु गेलोच नाही रे.
पेपर अस पेपर तोडते ना थर्डी इयरस त्यामुळे
पेपर असल्यामुळे फोर्थ इयरचं पण पेपर होतं त्यानंतर आता थर्ड इयरच पण पेपर आता आठ तारखेपास नाही आहे त्यामु नंतर पण क्चल होणार नाही म्हटलं एक दोन दिवस त्यात शर्गी हवामानच होतस. हम् त्या त्यात पण आम्ही गेलो नाही. त्यामुळे झालंय. कायता बघायच काय आपल्या पुन्हा अभ्यास करायचा मग
हम्म हम् हम् हम अ शिकक्षण इतत लागल श
सेक्शनल सोळा तारखेच्या आसपास म्हणते त सेक्शनलला
हम् हम.
ह क शरज जोर कुट गला. काय सिरेजघ जर
श्रेयश गुल जर आता घरी शेती करतोय घरी ग्यायला फिरतोय तोघ शेती करायला गेलय म्हणते म्हणत ऍडमिशन काढायच म्हणतोय तो फार्माशीी नको हो फार म ना.
हम्म ह.
नाहीघडाय म्हणताय फार
असून तर कॉलेजला येतोी कॉलेजला भी येत नाही.
आन तसं काय येतच नव्हतं त्यामुळे काय एवढं वाट
हम् जस ते्या आहे कस पर दखीलच होत. हम जास्त
अरेग अग्रिज पोरती माळशिरस ना. मान मळवली पाासून त्यांच्या जवळच त्यांच्या तिकडची पोरं लागली सगळी ते हम्म त्यामुळेळ त्यांच्या संगच फिरायचा तो.
हम्म हम्.
हम्म.
ह् कर्नाटक हे शिक्ण पिडे बनवला केले पप सेमिस्
असनमेंटच्या पीडीएफ तयार करायच्या
हो हो.
पत्याला पटवाज रिडक्
पण हेर हे ति न ह पण हे असं मिट दिलं नाही. मॅडम न त्या
अ त दिली नाही मान्य आपण आता हे करूया. तिला फोन करायचा तिला आय एम पी क्वेशन पाठवायला ह्हायचा
हम्म हम्म्.
हम्म की पाठवते मग कश नायम की
ह ह्.
हम्म.
बरं.
मग काय अजून.
पुडं फार्मसीकडून काय मेडिकल टाकणार काय.
बघायचं फार्मसी करून काय म्हणतेत. घरची नाही तर एम फार्मसीला ऍडमिश टाकायच.
ख कॉलेजला टकायचं एम. फार्मसी ला आणि
इथंच टाकायचं आपलं बर आहे. आपल्यासाठी चांगला आहे कॉलेज.
हम्म होन बी जातय बाहेर जॉब करत. कायतरी कणारी पेशवी कोण त भरे कामाला जात येत डग्रीत बी फार्मसी.
डिग्री हाय ती. हा लायसन पण भेटते आपल्याला. काय अडचण नाय. हम्म. बर मग काय ना तुमच.
नाय बघ. निवांत एकदम.
बर.
हम्म..
मग तुमचं काय चाल कॉलेज मध्ये. का आज कॉलेजला गेला का नाही?
हा आलोय की.
बरं लेक्चर नाही व्हय चालू?
नाही ऑफ हाय.
हा.. हा.. ऑफ हाय व्हय. बरं.
फोन तर लावावा म्हंटल बसून बसून काय करावं. मोबाईल बघून कटाळा आलाता.
बरं.
अ...
हम्म.. हम्म..
मग तुमच्या मतदारसंघाचा कोण आमदार आहे?
आमचे आता हे पहिलं पहिलं पाच वर्ष शहाजी बापू होत. आता हे बाबासाहेब देशमुख आहे आता.
शहाजी बापू कुटल्या पक्षाचा होता.?
शिवसेना. आता हे राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. शेका पक्ष शेका पक्षरे. रिकामा ऑडिओ
बरं.
हम्म.
कसा मग विकास विकास करते नाय मग?
हा चालू आहे त्याच्या त्याच्या कास्ट च्या माणसांसाठी विकास चांगला चालू आहे खरं.
हम्म.. धनगर कास्ट हो ते ते कास्ट. माणसाला सपोर्ट चांगला करायला लागलाय तो.
अहं. हं.
हम्म.. आता मराठी कास्टला आहे. ओपन ला ओबीसी ला असं व्हॅल्यू काही देनी आता. सगळ का काम बीम सगळी त्या एन. टी वाल्यांना सगळ एन टी कास्ट च असतच दुसरं काय नाही. कुठला कार्यका-
हम् आदोकरचं कुठलं होतं मग.
रिकामा ऑडिओ आधी त्याच वडील होत. पण वडील त्याच एक नंबर चालत होत. वडील आहे ना सगळ्यांना समान- हाक्क देत होता.
हम्म.. ह्म्म्म..
त्याच्या- त्याच्या वडिलान पंचावन्न वर्ष हे केलत सांभाळलेलं.
हा हा हा तसं न्हवं म तें अदोगरच कुठलं बाप. बापू होत ती ती कसं हो ती कुठलया काष्टच होत?
अ ते हेच होत शिवसेना म्हणजे... ओपन कास्टचच होत ओपन कास्टच होत. हा पण त्यांनी केलं एक दोन वर्ष झालं थोडाफार विकास केला पुन्हा गुवाहाटीला गेल पाच पेट्या घेऊन.
रिकामा ऑडिओ
पाच ला अर पाच कोटीची पेटी घेतली तसले पैसेची आणि गुवाहाटीला फिरायला गेलं. काय करा महिना्याभर तिकडच हम् काय करायच मग कि विकास कि आला पण असा कि मग काय फायद्या काय वार
ह म दोन रुपये फायदा केला आणि त्या दहा रुपयाचा फायदा करून घेऊया
हा
तू कुठलं माहती आहेेत मुंडे मुंडे मुं आं
आं
हॅलो काय म्हणला आमच्याकडे राजू खरे होत आता आता सतता तर राष्ट्र शजी सत्यानशडक
बर
हम्म राजू खरे है
ब मग हे प राज म्हणजे वट कोणाच असत तिथं माझ्या बऱ्यापैकी वट कोणाच असत
अ रजून पटलं ग अदोगर ते आमदार होत ना बरच वोष्टती आमदार हो त होत आमदार दुस तीन तन ह्याखाली आमदार रप केलत जरा तेवढं राजू खडे आला अ
गैर वर
ती होती का भाजप ते नाही नाही ते भाजपमध्ये गेल्यामुळे राहि पड झालं माणस मथ भाजपमध्ये जाऊ नका ती भाजपमध्येध्ये गेल्यामु जरा पडले ह्या वर्षी
हम
हम्म तरी बी तेस चालतेस सगळं काय नाहीण नावाला आमदार असले नाही राजू खरे
ब
हम्म आणि अज प त्याची दश तशी बसवली येते ना ना ल बच त्यां आणचक लोक त हम्
म्हणजे ओठ बी भरपूर आहे त्याचा
ल
हम् हम
त्यां आजोपासून ते केले रे जा र ते नाही गले सोडली नाही ना
हा हा
ज गोचर का चिटकम बस तोवेळ चिटकून बसलेलाय खतरनाक मावसाहेब तसं नाही एवढं व करतय म कर ते एवढं बण आहे हम्द कॉलेज भी नाहीले भरपूर कमाई भर पूरत येरे त्यामुळे त्याला काय वाटत नाही असा विषय आहे त्याचा पद असलं काय नसल काय पैसे भरपूरते तर प्रात मंत्री मंत्री भी आहेै ना
हा हा
अ आषद कोण आहे मुं मुंडी ठला करा मुंडेई त्यानंतर कसला केला समजा बंदी झाली स्टिंग वर सुद्धा बंदी आली
हो अरे बरय पण ते उलट आपल्या हम् आपल्या आयुष्यासाठी ते चांगलं आहे ना आपण
हम्म प्रता तना हु त्यामुळे दुधाला भाव वाढला ना पस्तीस लिटर आला बी शोधू पंढरपूर नदीत दूधून भेसळ
हा हा
हपर मती होला त्यामु जर बरत राहाला म हे गुटक्यावर सुद्धा बंद केसेस ज्या गुटख्या केसेस करतील डायरेक्ट
हम्म हम्म
हम् जाघड खतनाक माणूस आहे हम्म हम्म
मग काय अजून काय चाललंय मग
हो का हम्म हे र केलेर मन वडओप तयार के आहे आमची राजून मेंद न
हा केली मॅन्युअल ची पीढप केली
चातेन हो
चल मग चल हा बाय बाय मग हा